हॅलो काय हॅलोग काय बोलाय तू का ह्याच्याेवला आता
तर काय कळव
तू कोणाकुणाला फोन केल तस होय
कारण कोण नव्हतंच ना मला बोलायला मग त्यामुळे म तेच तुझं नाव बघितलं म तुला कॉल केला
म सनातीन कि त्यांच्याकडे पण हाय कि
आहे पण सणा नाही म्हणली करणार
का
काय माहत नाही ब तिला विचारलो काल कॉल केल तुम्ही तर म्हण ली मीकनाय ब करणार ते आ आव दे म्हनली
पल्लवी सोबत एक कॉल केेलतो आणि त्यासाठी नानिका पुजारी सोबत एक कॉल केेलो मग तिनं पण मला गेलती ना
हा मळून केलाच नाही कॉल कर तुलाच के पहिला आता कॉल
हम्म हम् दहा मिनिटच करायचंय एकदा म दहा मिनिटाच्या पुढं गेलं काय आणि ते कॉ लच पडलंच नाही एक तिथं परत झिरो चालतं
का म्हणजे द म इंटर साहेब बरोबर कट करा लागते
होय मग दुसऱ्यांदा फोन केलो तेव्हा तसच केल बरोबर तिने पण दहा मिनिटं झाल्यावर बरोबर दहा मिनटं बरोबर कट केली
ह ते तसं सांगताना त्यांनी सांगितलेच की जसं दहा मिनट झाले की बरोबर दहा मिनिटाला कट करायचा कॉण पण दुसरा चालू करायचा
वर
जेवलीस
जेवण नाही अजून तू
नाही मी होस्टेलमध्ये आहे अजून बाहेर नाही हॅलो
काय झालय
अगं का मला काय झालं नाही माझी इंटर्नशिप चालय इंटर्नशिप चालूय का माझी हॉस्पट म मध्ये हा
अ कधीपासूनच लागल्यास मग
आता सोळा तारखेपासून आले जॉईन झाले बघ तू एम एस सी कुठे घेतल्यास हॅलो हॅलो हॅलो हॅलो पूर्वा आवाज येईल तुझा